बोल
बोल
का करूले
काही नाही झाडून घेते
हा का
हा
ठ येतात तुला
नाहीयका झाडून पाात
कालपूरेल म्हण स
आं
कायला पूर् नमस्कारुम्ही
पाय मला येतात नि मल
हा का
हम
मग येतय का
हव
होताय
हो का
हो का
हम्म
मम् कोण सारून घ
आं
होन घऊरल सारूून
इथल्या दिवसात साार नव्ह घेतलं ना म्हणून
काही विशेष का
आं
अरे विशेष कारण आहे का
हां
हा का काय
आं
काय कारल
आसच पाहुणे येणार
काय घालणार रे भाऊ म
चचास कपडा गाणार रेता
हा का दादा कपड्या चो कल घालता हॅलो व